हां बोल ना..
काय करतेस?
काय नाही बघ, आहे की घरी, काय करू आता? तू काय करतेस?
बसले, काय करू? आता जरा कोडिंगचं लेक्चर बघायचं म्हणते.
हा क्लास झाला ना, तुझा कोडिंगचा.
तो अँड्रॉइडचा झालाय. पण आता कोर्स करावा लागणार ना? इंटरव्ह्यू साठी क्वेश्चन विचारता? त्यासाठी कोडिंग परफेक्टच करावं लागते ग. मग घरी बसून सुट्टी हाय तोपर्यंत, कोर्स कम्प्लीट करायचे. असतात युट्यूब वरती व्हिडिओ.
हा.
काय होत नाही कामात, दिवसभर काम करायची. कंटाळा येतोय, कधी तर होतय. नाही तर नाही होत.
बर बर.
म तू काय मेनू? आज काय जेवण बनवले?
आमच्याकडे काय सगळे शाकाहारी वारकरी माणसं. त्यामुळ वरण्याची आमटी बनवली, आहे मेथीची भाजी. भात बनवलाय, भाकरी अजून बनवायची आहेत.
हम् बर बर ह.
तुमच्याकडे काय आहे?
आमच्याकडे मासे बनवणार आहेत.
मासे? ओ नाईस. खाली ठेव ते खाली ठेव ते खाली ठेव. हॅलो भाऊ आला माझा.
होय.
ह.
ठेवून घे त्याला तिकडेच.
का ग? कंटाळली आहेस का त्याला. का?
कंटाळले लई.
राहू दे की मग, माझ्याजवळ.
राहू दे की मग, तूझा लाडका! ठेवून घे की, मी कुठं काय म्हणतोय.
हम्म ठेऊन घेते. त्याला त्याच्या आवडीच काय तर काय तरकरून घालते. आणि जरा जाड होऊ दे.
होऊ दे की, मला काय प्रॉब्लेम नाही. हो.
बरं बरं ठीक आहे, आणि काय मग ऍडमिशन झालं.
नाही ग, अजून कुठल ऍडमिशन. तेच टेन्शन आले ग, अऍडमिशनच. इकडं घेतलं तर, कॉलेज वेगवेगळं आहे.
हा.
मग दोघी, ती माझ्यासाठी कॉलेज सेम घ्याल्या. तिकड कॉलेज पण जव एकत्र आणि जवळ पण राहणार रूम पण एक. किलो मीटरवर आहे. खर्च पण नाही जास्त.
मग काय करणार आहेस? काय ठरवलेस? पप्पा काय बोलले?
तर सांगायचंय ग, धाडस होईना झालंय.
बघ काय काय म्हणतात, शेवटी ऐकायला पाहिजे त्यांचं.
ट्राय करतो एकदा लास्ट, कारण आता ऑप्शन फॉर्म भरायचां आहे ना, कॅपराऊंड सुरू होणार आहे. फर्स्ट कॅपराऊंड तीन तारखेला लागणार आहे, झालं संपलं आता तीन तारखे तीन तारखेला लागला की चार तारखेला लगेच ऍडमिशन करून यायला लागते.
असं असत.
ते लय डेंजर असतय, श्वास घ्यायला वेळ नसतोय, परत सेकंड कॅप राऊंड लागला तर लगेच. कारण पटपट पटपट ऍडमिशन असं. लगेच अस गर्दी होऊन भरते ऍडमिशन, मग सिटा राहत नाहीत. मग ऍडमिशन लॉक होतात ग, मग कॅप राऊंड लागल्या लागल्या लिस्टला नाव भरून यायला लागतय मग त्यासाठी टेन्शन आलंय.
अवघडच हाय.
मग काय तर. सगळ्यांसाठी किती इझी असते शिक शिक्षण मला वाटलं पण नव्हतं माझ्यासाठी एवढ अवघड होणार आहे. पैसेच काय?
काय करतेस आता?
हं
मी तर कसं माहिती आहे ना? कसं कसं काढलं,
होय बघ की ग. ते पण राहू दे ग, मला कणी. आहे बघ एकतर मला घ्यायचं होतं, अ एमबीबीएस, ला माहिती आहे ना तुला? टॅक्सी म्हणत होती, अंजी मी सगळी पुस्तकं तेव्हा पण मला सांगितलेलं. सगळी पुस्तकं देतो, घे माझ्यासोबत म्हणत होती पीसी बी. ऐकलो नाही पी. सी. एम. घेतलो, का तर पप्पा घेऊ देईना दिली नात. तेव्हा पण नको म्हटली.
हं
कुठं म्हणलात अभ्याचीनाने म्हणलीत आणि घेऊ दिली नाही. मग त्यानंतर ठरवलं पीसीएम घ्यायचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कारण मला आधीपासून कॉम्प्युटर. चालवायला अस लय आवडायचं लय म्हणजे लय. म ठीक आहे म्हणल पीस. पी सी एम घेतो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी तर व्हॅलिडिटी नाही.
हं.
व्हॅलिडीटी साठी सिरमीला येतेना. म्हणजे नाव पण काढायचं आवडायचं नाही.
बर बर हो का. ह.
एसी म्हण एसी म्हणून तर. खर आता तिथं शिकलो तीन वर्ष तरी पण काढलो.
आदेश. हा. एसी त होती हा होय. हॅलो.
हॅलो.
हा बोलणा.
बोलतेय की मग ते पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पण घ्यायला भेटलं नाही. एक पण मनासारखं झालं नाही आजपर्यंत एक पण. काहीच मनासारखं झालं नाहीये.
असुदे आता पुढं चांगलं होईल.
हम्म.
कष्ट काढल्यावर पुढ सगळं चांगल होते.
हम्म. काढलीसं नाव बाई तू पण.
मी भरपूर काढले. रत्नागिरीत होते तेव्हा माझं कस्ट बघितलेस ना.
हो बाई बघितले की.
म साधंनव्हतं तिथलं तशा कंडिशन मध्ये राहणं.
बरोबर ठेव होते.
का ग.
आणि ठेव ना ग.
बरं.
हा माय ठेव.